हॅ
हॅलो हा येतोय का आवाज आ वा ज ये तो का हॅलो हम हम्
ला आवाज नाही येते का
नाही आधी नव्हतेत आता येव राहायला हम् आता मला येवरायला
ह काोय क्लिअर ह
हम्म येतोय येतोय
काय चाल
काही नाही भेंडी कडीत होतो भेंडी झाली करायची नंत भरली मार्केटला दिली
किती कॅरेट निघा
तीन कॅरेट होते ना
हम् हम् काहू ते तिखट कुरडाय कशा करत त्याची रेसिपी सांगा ना
तिकट कुरडया
त्हाला
हा माहिती आहे ना ते दादर म्हणत्या ना म्हणजे त्याला आपल्या इकडे काय म्हणत्या
माझं नाही सांगतायचं.
ते नाही का त्याच्या भाकरी करते प ना नाही ना आपल्या इकड त्या भाकरी करते तुम्ही नाही का करता ती सफेद कलरच राह क नाही का ते.
त्याला काय म्हणते तिकडे दादर म्हणते त्याला इकड काय म्हणते? त खोंड खोंड नाही काऊ खोंड सफेद कलरच राहत नाही काऊ ते हा ज्वारी. ज्वारी हा. ज्वारी हा ज्वारी घ्यायची तांदूळ गहू
जॉरला ताजारण म्हणत का तिकडं.
हा तिकडे दादर म्हणते ज्वारीला. आ ना हा ज्वारी घ्यायची तांदूळ घ्यायचे तांदूळ गहू थोडे थोडे घ्यायचे हरभरायची डाळ थोडी घ्यायची. मग ते सगळं अ धुून काढायचं चांगलं. आणि एक दोन तास वाळ टाकायच हवे मध्ये ह्. हम हवी मधी वाट टाकल्या वरती ते. अ वाळ का नाही म्हणजे एक दीड तासानी पाहिचं चांगलं वाळलं तर. दळायला द्यायचं.
भिज लायचं नाही का ते.
नाही नाही भिजवायचं नाही.
मला वाटलं ते कुरडयांवणी आहे ना आणि असं दोन किंवा तीन दिवस असं भिजून द्यायच
नाही नाही नाही नाही भिजवायचं नाही चांगलं धुऊून घ्यायचं ते. चांगल्या पाण्याने दोन तीन पाण्या चांगलं धुून घ्यायचं. मग ते सुकत टाकायचं सुकल का पाहिचं दोन तीन तास सुकवायचं मग चांगलं सुकल का ते दळायला द्यायचं. दळायला पण दिलं का जास्त चिकनने डळाळ ला्हायचं ठोसरच दळायला लावायचं.
हा हा.
म्ह ते जास्त चिकन नाही चालत ना त्याला मग. हम्म. मग ठोसरच दळायला लावायचं अ. मग ते दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच पिठच राहत पिठच त्या मग ते घरी आणलं का चाळायचं मग त्याच्या चाळून सोळून मग दुसऱ्या दिवशी. घाट घ्यायचा आपला कुरड्याचा घाट घ्या त्यान तसा घाट घ्यायचा. मग त्याला ओवा आपली लाल मिरची. त्याच्यानंतर. हळद पाणी ठेवायच आधी त्याला आदो जस हम्म जस म्हणजे जस पिठा असल ना. त्याच्यानुसार हांडा म्हणजे हांडा किंवा. दोन हांडे असे पाणी ठेवायचं. मग तुम्ही हम् हम् मग त्याच्यात. ववा, मिरची, हळद, टाकायचं. मीठ त्याच्यान नुसार. हम पाण्याला उकळी आली का मग ती पीठ आपण ती पीठ गेल राहताना ते याच ते का पाण्यात कालून घ्यायचं चांगलं.
पाण्यात कालू घ्यायचं ग आधी.
हम्म आधी हा आधी चांगलं पातळ कालून घ्यायचं.
म्हणजे ते पाणी ह शोधारायला लागत असेल तर पिठाच्या म्हणजे अंंदण ठेवायला आधी. पाण्याचा मापदार लागत असेल ना.
हा हा हा.
हा.
मग ते पिठा असं कसं मा असं गठुळ्या गठुळ्या नाही ना झाले पाहिजे मग ते काही पिठ शेजात काही पिठू कोरडस राहतं ना मग ते कसं का पाण्यामध्ये चांगलं कालून घेतलं का मिसळून घेतलं का मग ते पा व्यवस्थित स्वतः ना
हा तेच ना मग पण मग ते य पिठाचा मापचा आपण पी अ आदी आंदन पण ठेवायचं म्हटलं म आदी अंदण कमी ठेवाय लागत असेल मग?
हम्म मग त्याच्या हा. म्हणजे आता ते कोरडं राहतं ना मग त्याला थोडं पाणी जास्तच लागतं.
हा हा.
हम्म मग ते फुगतं ना तांदूळ तांदळाचं पीठ फुगतं. त्याच्या नंतर ज्वारी
हा सगळेच पीठं सगळेच पीठं फुगाते नंतर
हम्म आणि मग ते आपल्या घाटामध्येस हळूहळू टाकायचं. आणि मंग हम्म. मग ते चांगलं त्याला घाटा आणि हे करायचं.
घाट घ्यायचं रातं असल चांगला.
चांगलं गोल-गोल फिरवायचं पीठ टाकून हम्म चांगलं गोटून घ्यायचं म त्याच्यानंतर ह अ ते मस्त मग आपल्या ज कोरडायांचा सारा राहतो ना त्या सोऱ्याने करत्या त्या. हम्म मस् त थोडं थोडे एकदम आपले शावइया राहत्या त्या म्हणजे आपले ये आपली शेव कशी राहती तिच्यावाणीच लागा त्याजा
हा.
म एकदम अशा श नी
आणि त्याचे पापडे केला तरी चालत असतील ना का चिरात्या ओ.
पापड्याने करेल त्याच्यावाल्या पण अजून तर काही करेल नाही पण करून पहायला लागतील कशाला लागा त्या कशाने ते काही नाही आपल्या तांदळाच्या पिठा आणिच पीठ राहतं केल्या तरी होतील.
हा तेच मग पापडा हे होत असतील. क नी मी जी ताई स चिरात्या का काही म्हटलं पापड्यान
नशतील चिरत आता पूर्डायाच एकदम चो एकदम चोपडे येते आणि त्याच्या मोखच काही चिरत असतील नसतील चिरत करून पाव्हा लागतील एखादे वीस पण चांगले लागत हाय खायला मस्त लागा त्याला
हम्म क्रोडाय छान लागत ते खड
हम्म. त्या ज्वारीचच करता ना?
हा पण मला ते असं वाटलं तर म्हटलं ते ज्वारी वे शेपरेट भिजत टाकीत असेल दोन एक दिवस आणि गहूं भिजत टा कित असतील मग ते दोन्ही त्याची काढायचा त्यानंतर मंग ते म्हटलं चिक आल्यानंतर मग तो चिक्क एकत्र करून त्यानंतर मग फोडणी बिडणी देऊन असं हे एकत्र करीत असतील म्हटलं.
तसं नाही मला पण नव्हतं माहिती पण आजीने सांगितलं ना तसं तसं आम्ही केलं यावेळेस ना.
हा हा.
हरभरीची डाळण ते एकदम थोड थों म्हणजे असं समजा ते फक्त आहे ना अर्धा अर्धा किलो घ्यायचं. आणि आपली ज्वारी राहते ना ती दोन एक शरगीची किंवा तीन शहर असं.
हा हा.
हम् ज्वारी जास्त घ्यायची आपल्या हारभराची दाळ तांदूळ गहु हे फक्त आहे ना असं एक एक किलो किंवा अर्धा अर्धा किलो एवढंच घ्यायचं.
हा हा.
हा.
हरभरा डाळ कश काबर ती पण टाकायला लागते का.
हा हरभरची डाळ पण टाकाव लागती.
आजी पहिली करायची ना त्याच्यामुळे तिला ती माहिती हो मग ति ना आ आता सांगितलं करा मग केल्या. मग तिन जसं जसं रेसिपी सांगितली तशी तशी केली मघितली पाहून.
हम् ह.
हम् मस्त झाल्या होत्या यावेेळेस मीठ पण त्याच्याच प्रमाणात घे सगळं म्हणजे, त्याला जसं लागेल ना त्याच प्रमाणात घ्यायचं त्याच्यानुसार. हम.
तेच ना खायला छान लागत.
हम्म तुमचहाय का?
नाही संपलंय मग त्याशा बाजून खाल्ल्या तिखट कोरडा या.
पण भा भाजून चांगल्या लागल्या का त्या.
हो.
हा का आम्ही नाही मी तर नाही अजून भाजून खाल्ल्या.
हा हा नाही नाही भाजून खाल्ल्या छान लागल्या म्हंटले नक्की ग कसं करते आजीनी सांगितले होते पण काही लक्षात नाही आलं. परत म्हटलं तर यास हा हे पण होईल आणि विचारणा होईल म्हटलं.
हा हा आता पाहुना आम्हाला पण ज्वारी भेटत राहती ना एका दिवस. तिकडे गेले का मम्मीला सांगल दे परत करून.
अ ते काय पावसा य थोडस उन्हाळ्यातच
उन त्याला काय येत त्याला जास्त उन्हा नाही लागत एवढं. ज्या कुरड्या कुरड्या अन्ने जास्त.
नाही ऊन असल्या कस त्यातलं सगळं अस वालं म पुरशी ये नाही द एक वालं चांगलं कडक का तस म साधळ राहिले पण खराब होतना टिकत नाही होते जास्त दिवस.
हा. तेच ना म हम्म आता.
कडक उन्हात आता कसं हे वातावरण पण साधळ येले ना गार वारा सुटेल राहतो.
हम्म.
सादळात होता चांग वऱ्या सादळ आहे ना. आपल्या घरातल्या पणसतो आपण थेट पापड पण ते साधळा ते पतात.
हां. सादळच राहतो ना मग यावेेळेस. आता पाऊस नाही आला काय एवढ्या तुमच्याकड. नाही का. नाही इकड पण नाही झाला उन्हाची.
हम्म बर. होऊ न का.
हम्म.